हॅलो.
मी म्हणाल तो आता करतेस काही नाही.
करतो की बाई करत का नाही.
होय.
तेच मी आज करणार होतो तिला मग आणि म्हटलं तिला काय कळ नाही म्हणजे एकदा लावलं तर ते कंटिन्यू पाच व्हायला व्हायलाच पाहिजेत की?
हम्म तसं काही नाही खरं नंतर मग दुसऱ्यास नि लावताना होताना तुझं अडकते ना.
हा म्हणूनच मग म्हंटलं तुझा एक आहे ते पूर्ण करून घेऊया. म्हणजे आणि आपलं कसं काय बघता बघता होतात.
होय.
तिच्या सोबत झालं तर पण चांगलंय. मग दिदी सोबत आणि एक राहात मग ते संध्याकाळी जर पप्पा असले तर त्यांच्यावर करतो.
हम्म पप्पा आलं?
नाहीत नव याला अजून.
सकाळी पण लगेच जाते तुमचा पप्पा.
सकाळ मी उठायच्या आधी जातात. मी अजून अंथरुणात असतोय.
काल
मी अजून हांंतरुणात असते म्हंटलं.
तेच की ते न दिदी बोलते बाय.
बोलता ना.
पप्पा बोलत नसतील.
लाव. पण नाही बोलत. सछध जे व
जेओबाई.
तू काय आता आंबोळत कोन बसलीस. डोसा डोसा कतीस काय
दडोसच नाही.
माझा आवाज बदलल्यासारखा वाटत.
थांब एक मिनिट थांब काय ग एक मिनिटात काय म्हणाल देस म्मी मम्मी बोलवलीस काय. मला काय आवाजा लाग म हा बोल ग
मम्मी काय सिरियल बघाय नाही म आज
नाही ब झोपल म्हन
होरे
हम्मम्.
माझा आवाज बदलल्यासारखं वाटायलाय.
जरा
तुला मेसेज आला का
हो आवाज आलाय काय.
आवाज आलाय मला
स्टिकर्स बघालतो ग
हो हो.
ते घ्यायचं का डाऊनलोड करायचं म्हणताना तुझ्या हच्याेवर पाठवाल
असं इथे स्टकर छान आहेत बघितले मी
छान आहे.
होय मस्त आहे.
हम्म.
बाकी काय नव्हतं मग तिथं
बाकी काय ड्रेस आणि ते शेल् हातातलं कानातलं गळ्यातलं तेच की आणि काय
ते काय घ सोड घेततीस
होवे.
प्राईस कशी म्हणजे असं जास्त काय आहे कमी आहे.
दहावीीस असं काही नाही तीस पन्नास साठ ऐंशी शंभर
हम् हम्.
असंच सगळं
जेवणण जेवलात मी मग.
हम्म जेवलो की जेवलो म्हणजे आता अ तिथं जाऊन पण काय पनीर हे त्यां खायचं म्ह असं म्हणालघं आणि पोरांचं काही पोट भरत नाही हे ही गेलती आम्हाला पण फिश खायची होती खरं मग बाकीच इिकडचं काही खायला मिळाली ना म्हण त्यांना आम्ही काही गेलो आ्ही मुली मुली वेगळीकडे गेलेलो ती मुलं वेगळीकडे होती.
हम.
होय सकाळी शानि किनाय गोव्यात आल्या आणि इडली डोसा खायला गेलात.
मग आम्ही आम्ही गेलो ब्रेकफास्ट करायला टोस्ट आणि अमंम
एकच काहीतरी होतं ते आणि हे हम्म वाटताच तोंडात होतं ब माझ्या पॅनकेक्स खाल्लो ब्रेकफास्ट ला आणि त्याच्यानंतर मग दुपारच आम्हाला कनी लईच वेळ झाला बाई चार वाजता दुपारचा जेवायलोत
एवडा वेळा.
अग ब्रेकफास्ट केला आल्यानंतर अ गोव्यात आल्यानंतर ब ब्रेकफास्ट केल्यानंतर कनी बीचला गेला ओ काय
हम्म.
मग तिथं फिरून बघायला छान होतं म्हणत आणि फिरून फोटो रील हे ते त्याच्यात वेळ गेला आणि रूम शोधायला वेळ झाला मग रूम रूम मध्ये गेल्यानंतर हे स्विमिंग पूल मध्ये आणि गेलीत सगळी म तिथन बाहेर पडलो जेवायसाठी मगर मिटे घटले त्याच्यामुळे तिथं बाग वगैरे होती तिथं फोटोजन काढलो आणि गे जेवाय म ही मुलं म्हणाली आम्ही फिश खाणार आणि वेजवाली होती ते बाकीचे सगळ जेवाय गेले त मग आम्ही म्हंटलो की आम्ही बग बर्गर आणि पिझ्झा खायला गेलेलो आम्ही चौघी जण
हा.
आणि मग ते खाल्लो आणि मग सनसेट बघायला हे वर का नाही म्हण ब त्याला परत जायचं परत जायचं होत तो वकील आहे.
हा हा हा.
म्हणजे अजून असं ह्याच्यामध्ये आहे म्हणजे शिकायला असं हा मग ते त्याचं काहीतरी होतं वर वाटत हेअरिंग डेट पडलेली आजची मग त्याला परत कोल्हापूरला जायचं होतं ग म्हणजे तो अजून हे करत मी म्हणजे असा जाऊन तिथं बोलत नाही खरं त्यांचे सर बोलत्यात खरं ते पुढच काय काय पुढचा मेंबर अपोजिटवाला काय बोलतोय ते सगळं नोट करून घ्यायचं असते ना मग म्हणताना तो डबड करालता यायला आम्हा जाऊ दिना झाता बई आमही केवळ कन्व्हेन्स केला मा आहे मोठा घेतो दिदीच्या याचा आमच्या
हा हा.
मग तो आणि ड्रायव्हर बसलीत गाडीत आणि आम्ही गेलो बीचकड मग हो.
तिथ्थ फोटो हे ते साडे साडेसहाला गेलेलो सातपर्यंत मग गाडीपाशी आलाओ मग घाट लाग ते ना आंबोलीचा.
हा हा.
बाकी सगळी झोपलेली वेदिका स्टोरी लावाल ती स्टोरी लावली ती पण झोपली. मी आणि वरद आता गाणी म्हणत बसलेला नंतर ना आंबोली घाटाला सगळी उठलीत की व्ह्यू बघायला रात्रीचा. आईशपथ असल दिसाल तर म्हणते आंबोली घाटात लईभारी दिसालत जस्ट जस्ट पाऊस पडून गेलता काय असल गार वार सुटलेलं ह पूर्ण खिडक्या ओपन केलत्या असं पाळण्यात बसल्यावाणी वाट लत मला मी खिडकी कडेला बसलेलो. लय छान वाटायला थ वैशे.
मग तिथन आंबोली घाट उतरल्यानंतर खाली आल्यानंतर मग जेवलो रात्रीच
हा
आणिक तासाभरात मग आलो आम्ही अकोळमध्ये निप्पाणीत बघ आम्ही साडेबाराला होतो.
हा
कुळात यायला पंधरा मिनटं लागतात पावनेएक वाजलं घरात येऊन घरात आलो एक वाजता, अंग अस चिकट चिकट झालत, मी आंघोळ केलो आणि दिडला झोपलो मी.
ह ह ह ह
दीड ला झोपल्यानंतर सकाळी दहालाच उठलोय.
हम् कशाला उठतेस मग आता
दहाला उठलो, दिदी आवरली, बाराच्या बसन गेली.
हा.
आणि मग हे ते इकडचं तिकडचं जरा कपडे वगैरे धुवायचे होते, जीन्स वगैरे ते धुतलो. आणि दुपारी कंटाळा आल आलता आणी चारच्या दरम्यान आणि झोपलेलो सहाला अर्पिताचा फोन आल्यावर उठलोय.
भारी चाललंय की.
असं सुस्तीच आलती मला आज दिवसभर, मी कायच अभ्यास करायनी वैशे जीएसटीच कधी लिहु ग मी ते?
मी तर कुठुन लिहिलोय.
लाज वाटतेय तुला मी तर कुठे लिहिलय म्हणून सांगाय लागल्यास, घरात काय केलीस?
घरात काम असतात मला काय
एवढी दिवसभर?
बर
आ
मग
दिवसभर?
दिवसभर आज काम करालतो मी.
काय करालतीस?
आता काय सांगू काय कराल त ह
म्हणताना काय आठवलंत
केलोय कणी ग मम्मे कराय नही हा? बघ केलोय म्हणून सांगायल्या बग.
तू धमकी देत अशी ममीला आता होय म्हणून सांग म्हणायला आता मम्मी घरात अस त्या म्हंटल्यावर तुला कशाला काम लावल ग
अग बय पप्पांची काम होतीत मला आज बाळ
हम्म ते शिवायच असल
हम्म आता सीझन चालू झाला बाई
ये आपण तिरुपतीला कधी जायचं ग वैशे मला लई जायची इच्छा हाय.
तिरूपतीला आता काय माहिती बाई
विचारली नाहीस तू पप्पाासनी तुमच्या
तेनि एप्रिलमध्येच जात्यात वाट
दोन टाईम जात्यात म्हणालतीस न्हव तू
म्हणजे त्यांच्या कामावर असतय सोड आता
तेच की कामावरच की म्हणून विचार म्हणाल तो ह्या वेळेस स आप आपलं काय सांगून नकोस ह्या वेळेला जाणार आहेस. येता काय अस फक्त जनरल विचार.
विचारतो बघुया.
हम्म
म्हणजे त्यांचं काय होतय माहिती एक एकदा सगळे जण जायचं असल तर ट्रेन बुक कराय येती गं. आधी तिला दोन तीन महिन्या आधी तर बुक करायला पाहिजेय.
हम्म
म्हणजे कमी पैसे भेट मिळत्या कमी पैशा तर मेंलच काय हा मेल. ते काय ठरलेलं नसतय आधी आणि अचानक उठत्यात आणि जात्यात. मग त्याला कसं एका माणसाला लय पैसे घेतात ते. अचानक बुक केलं मग ते एका दुस दोघाच असल तर चालतय ग. सगळे आपण एवढी जण जाणार आणि तेवढं पैसे घालायचं म्हटल्यावर
होय.
ह आणि तिथून यायचं पण काय टायमिंग नसतय येत यायची पण ट्रेन बुक करायईल.
हम्म
करेल ते दर्शन कधी होईल त्याच्यावर असतय नव्ह.
होय
एक एकदा दोन दोन दिवस लागत्यात बई.
हम
तू भारी आहे.
भारी आहे म्हणतानचं गं
जेवनाबीवनाची काय आभाळ नाह बघ.
हम्म
जेवण नाश्ता सगळं असतय त्यांचं. दर्शनाला थांबलीस तरी पण त्यांचं असतयच सगळं.
हम्म
जायालाच पाहिजे फक्त.
होय
बघु की काय काय विचारून बघतो काय म्हणत्यात.
हा हां चालतय की.
हम्म
बघु विचारून.
विचारतो की.
फोन करणार आणि
काय करू?
कर की.
काय आता.